हॅलो काय
हो येतोय येतोय
हा बोला कायच हो बरी आहे तुम्ही कस आहे हम्म काय चाललंय पाऊस थोडसा पडतय बघाय चार थंब पडतंय आणि पाऊस जातय
हा हा हा हा बरोबर आमच्याकडे झाला वटपौर्णिमेच्या वेळेला
हा
आणि असं दोन तीन दिवस झाले आता होतोच आहे आताही मग अ झालं तीन चवातीन ला पण मग पावसाची पण गरज आहे ना कारण
मुंबईमध्ये आहे बघा मुंबईमध्ये पाऊस जोरात आहे
बरोबर बरोबर कारण निसर्गाची साथ असल्याशिवाय काही कारण उनई भरपूर होतं ह्या वर्षी
हो
अऍक्च्युली आपणच त्याला कार कारणीभ होत असतो भरपूरशी झाडं तोडली गेल्यामुळे मग उष्णता वाढून जाते
हो आणि पावसाच आपल्या आपल्याला जेवढं जास्त गरज आहे त्यापेक्षा म्हणजे नाही का शेतकऱ्यांना त्यांना जास्त गरज आहे जर पाऊस पडला तरच ते अ पिकू गेल आणि आपल्याला सगळं धान्य वगैरे मिळेल
बरोबर आहे ना
हो
कारण सगळ्या जगाचा राजा तो आणि त्याच्या शिवाय आपलं कुणाचच काहीच नाही
हो हो
तेच तर ना शेतीशिवाय कारण कृषीप्रधान देश असल्यामुळे आपला शेतीला जास्त महत्त्व दिले गेले ना
कारण आपल्याकडे जेवढं मिळतं ते कुठेच मिळत नाही ह ह ह बाहेरच्या देशांमध्ये शेतीचा खूप अभाव आहे ततर ना
आणि शेतीपद्धतीमध्ये पण आजकाल बरास बदल झाला आहे ना
बरोबर आहे ना
आणि कसं शेतकऱ्यांनी तेच ना हा शेतकऱ्यांनी म्हणजे बदल पण केलं पाहिजे शे शेती पद्धतीमध्ये बदल के तर कस म्हणजे त्यांना पण पीक वगैरे पण चांगल्या पद्धतीने उगवता येईल ना
बरोबर बरो तंत्रज्ञानानुसार चाललं नवीन नवीन गितांना ते सोपं जातं
हम्मम्
कारण आता मागे आपण होतो तो आपण लहान होतो त्या तेव्हा सुरुवातीला बैलांचा जास्त वापर केला जायचा शेती कामासाठी पण आता आधुनिक तंत्रज्ञानामुळे एवढं विकसित झालंय की आता नवीन नवीन पद्धतीमुळे सप पन गेलं त्यांचं का
अजून काय म्हणत निसर्गाबद्दल तुम्हाला काय वाटतं म्हणजे असं झाड लावणे वगैरे
झाड लावले पाहिजेत ऍक्चुली पण मग झाड तोडले नाही पाहिजे लावायला सगळे लावतात पण मग जेव्हा वेळेत घर बांधण्याची म्हणा किंवा मग बाकी हची गोष्ट ं म्हणा नवीन नवीन तंत्रज्ञानानुसार किंवा मग जर शहराच आधुनिकीकरण करायची वेळ आली फॅक्टर्याच बनवतात नवीन नवीन काय काय जस जसं तंत्रज्ञान विकसित होय त्यानुसार त्यांच्या गरजेनुसार मग जमिनीची धूप होते झाडातोड
हो आता तेच ना आम्ही पण म्हणजे मागच्या वर्षी ज मैसूरला फिरायला गेलो त्यावेळेस तिथे पण आम्ही बघितलं की लोकांनी तर अक्षरशः जंगल पूर्ण जाळले होते
तेचत ना माणूस स्वतःच्या स्वार्थासाठी स्वतःचच नुकसान करून घेतो आणि नंतर निसर्गाला दोष देतो
हो
कर
म्हे झाडांपासून आपल्याला ज आता किती प्रकारचे फायदे आहे ते सांगताच येणार कारण खूप प्रकारचे फायदे आपल्याला
तेच तर ना आणि मुळात सगळ्यात महत् महत्वाची गोष्ट म्हणजे झाड जर नसले तर ऑक्सिजन कुठून घेणार हे माणूस जगण्यासाठी सगळ्यात महत् महत्वाच म्हणजे आपल्याला निसर्गच आहे तेच तर ना
आणि जे आयुर्वेदिक सर्व प्रकारचे औषधं वगैरे बनवतात ते पण क झाडांपासूनच बनवता ना म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे झाडं समजा कडुलिंब झालं आणि आडूळसा वगैरे ते सर्व झाडांपासूनच बनवता
हम्म हम्म हम् बरोबर आहे कडीपत्ता आहे बरोबर आहे ना
ह तुम्ही कुठे गेलेथे तर मग असं म्हणजे पावसाच्या वातावरणात फिरायला वग
नाही अजून सध्या तरी नाही कारण आता शाळा सुरू झाल्यामुळे सध्या तरी मुलगी गेली ती माझी रायडिंगला तिच्या मित्र मैत्रिणींचा ग्रुप तर मग हो ते त्यांच्या रायडर गाड्या आहेत ना आपल्या जावा फिफ्टी फिफ्टी हंड्रड थ्री फिफ्टी वगैरे अशा तर ते आतच गेले ते रविवारी सगळे छान फिरून आले तिकडे जव्हार मोखाड्याला
हम
त्यांच छान होऊन गेलं मुलांचं कस हे वय ते करतात मग बरोबर एन्जॉय आणि ह्या वाता वरणात छान वाटत ते पाऊस वगैरे पडले आणि तिकडे कस घाट वगैरे आहे ना तर ते निसर्गाच्या सानिध्यात तर भरपूर काही
हो ना ह्
का आनंद वेगळाच असतो ह हं हं
छान वाटतं असं वातावरणामध्ये म्हणजे नाही का महाबळेश्वरला वगैरे आपण गेलो तर आपण तिथे पण एकदम थंड हवेचं ठिकाण आहे ते
बरोबरं बरोबर
तिथे पण गेलो आणि तिथे स्ट्रॉबेरी पण खूप छान मिळत तुम्ही बघितल असेल
बरोबर बरोबर
हम्म
महाराष्ट्रातील ते एक म्हणजे सगळ्यात पहिलं थंड हवेच ठिकाण जात
हो लहानपणी आपलं म्हणजे मी तर गेले लहान असताना सहल गेली होती आमचे
बरोबर बरोबर
छान वाटायचं तेव्हा सगळे शाळेतले मित्र मैत्री
हम मित्रमैत्रिणींबरोबर जाण्याची एक वेगळी मजा असते आणि तो तो त्या त्या वयामध्ये आपण ती गोष्ट आहे ना जास्त लक्षात ठेवतो कारण फॅमिली सोबत फिरणं वेगळं ती मित्रमैत्रिणींबरोबर फिरण्याची मजा वेगळी शाळेतल्या मित्रमैत्रिणी
तेच ना हम् आणि आपण जाऊन येतो पण ते आठवणी कस आपल्याला आयुष्यभर राह
हा हा आठवणी त्या कायम स्मरणात राहतात आपल्या
छान वाटत अशा वातावरणात म्हणजे फिरायला कुठे तर गेल तर खरंच
ॲक्च्युली पाव पावसाळ्याचा जो सीझन आहे ना त्यामध्ये खरं भरपूर म्हणजे असं
ह
बदलून जात
हो हो
वातावरण
आधी गरमच म्हणजे खूप होत होतं ना आत्ता जरा थंड वाटतय पाऊस पडला तर खूपच गरम होत होत नाहीतर
कारण पूर्ण जून महिना गेला पण पाऊस झाला नाही आता आता थोडंसं आणि अ भरपूर पडला ना पाऊस भरपूर उष्णता कमी होऊन जाते नाही त मग थोडसा पडला की उष् नाही त खुप वाढून जाते कारण पूर्ण जमिनीत पाणी जिरलेलं नसतं त्यामुळं ती उष्णता पूर्ण भडकून येते असं
हम्म हम् हम्म बरोबर आहे ना
मग असं पावसाळ्यात तुम्हीकदी भजी वगैरे केले का असं कांदाभजी वगैरे
म बापरे ह छान वाटतं ते ते तर फिक्स आयटम असत
हम्म ह ह
भरपूर काय मूड चेंज करतो पावसाळा
हम्म ह
पावसाळ्यामध्येच पण भरपूर म्हणजे असं नाही का बाहेर जाऊ जावं वाटणं किंवा मग घरात पण विविध पदार्थ बनवणं हे जास्त पावसाळ्याच्या दिवसातच होतं
हो आणि पाऊस पडतानाच अ गरम गरम कांदा भाजी वगैरे गरम गरम चहा
हम ह बरोबर निसर्गाचा आस्वाद घेत घेत भरपूर काही माणूस अ एन्जॉय करतं पहिल्या पावसाचा आनंद घ्यायला पण खूप छान वाट
हो आणि पाऊस पडल्यावर ते मातीचा पण अ म्हणजे मला असं आवडतं वास जे येतो ना सुगंध खूप छान वाटत तो
तेच तर ह म्हणजे प्रत्येकालाच हवा हवा असं वाटतो लहान मुलांनाच नाही
हम्म अ ते गारा पडायच्या माहिती का तुम्ही कधी खाल्लय का ते गारा. असं बोलताना नाही ना ते गार खाल्ल्याने सर्दी वगैरे होत नाही बोल
हम्म बरोबर कारण ते निसर्गाच ते निसर्गाचच प्रत्येक गोष्ट दिलेली. त्याला तुम्ही आपल्या ह्याची किती किती जोड दिली आर्टिफिशियल तरी तो त्याला तो नाहीेयेत कुठलच कंपॅरिझ.
हो म्हणजे एकदा पडून गे ले मध्ये आमच्याकडे पण गारांचा पाऊस पडलेला एकदाच त्यानंतर नाही पण पाऊसच नाही मग अजून पण
बरोबर मला वाटतं मे महिन्याच्या एंडिंगला काहीतरी झालं होतं वाटत ते. हम्म हम्म हम्म तेच तेच काही काही ठिकाणी खूप पाऊस झाला होता तो.
अजून काय म्हणता
अजून काय नाही. आता पडेल पाऊस कारण आता चातुर्मास सुरू होईल ना त्यामुळे आता राहीलच आषाढ महिना सुरू होईल आता हम्म हम्म तेच.
तिकडे कसं पडतं पाऊस म्हणजे काय सांगताचेत नाही ना अजून नाही ना तिथे पण.
नाही झालाय आता दोन तीन वेळा हा मागे मे महिन्यात पण झाला.
हम्म. पण दरवर्षीपेक्षा कस यावर्षी थोडं लेटच आहे पाऊस.
बरोबर आहे ना आणि ह्या वळेशी उन्हाळा पण भरपूर अस होताच. पावसाळा भरपूर असेल आणि अ
आमच्याकडे तर च पंचेचाळीस पर्यंत होत बघट टेम्परेचर हो खूप गरम होत होता. आणि मी म्हणजे जस जं मे लाग महिना लागला तसं माझं म्हणजे गाव मम्मीचं गाव नाशिकाच आहे. सिंदा रमायतात
हम्म हम्म हम्म हम्म.
सिन्नरला जरा म्हणजे आणि मला सोलापूरला दिलाय.
बापरे बाप.
हम्म मग मी आले ना वर्षातून एक एकदा येते मे महिन्यात एक महिना राहते म.
बरोबर बरबर.
कारण इकडे उन्हाळा पण खूप असतो ना. जून महिन्यातच येते मग मी शाळा चालू होते.
चला छान वाटलं बोलून तुम च्याशी भरपूर गप्पा झाल्या छान चला चला ठेव म.
ओके चल बाय.